हॅलो. हा बोला.
काय काय तुमच्या हॉट हॉटेलमध्ये काय काय आयटम आहेत म्हटलं.
आमच्या हॉटेलमध्ये मसाला डोसा हाय. लोणी डोसा हाय. उत्ताप्पा हाय. कुर्मा पराठा हाय. इडली हाय, उडीद वडा हाय, बटाटे वडे सांबर हाय.
म आंबोळी विबुळी आहेगनी ओरिजनल उडपी सारखं हाय काय?
होय. उडपी सारखंच की.
हा हा. कारण मध्ये आमची मावशी पुण्यातन आलती मी आणि ती आलत. आणि तिथं गावाबाहेर म्हणजे स्टँडच्या तिथ एशट्याबाहेर पडत्यात तिथ एक उडपी हाटेल निघल नाही काय?
उडपीलेले हा
तिथं खाल्लंय काय जरा बी मेलड नव्हत काय.
मेळ म्हणजे कसं असतंय मेन म्हणजे आचाऱ्यावर असते.
हा..
आचाऱ्या डिपेंडवर असते म्हणजे तिकले आपल्याला गोडसर सांबर लागतय म आता उडपी म्हणजे कस असतय ते सांगाले की त्याला परिपूर्ण म्हणजे मटेरियल काय असतय काय नाही हे माहिती पाहिजे आपल्याला.
होय.
आता कधीतरी आला तर आमच्या हॉटेल येऊन जावा कि भेटून जावा नाश्ता करून जावा. टोटली तुम्हाला नाश्ता सगळा सगळा आवडणार तुम्हाला. आता वैयक्तिक मी सगळ
लाईनला तुमंचा तर उजव्या साईडला आहे उजव्या लाईन ला आहे बरोबर आहे काय.
हम्म.
ते आलतो मी चहा प्याला आलतो मी. स्पेशल चहा तेन चांगला मिळतोय. तुमच्या हाॅटेलात पिलतो काय पलीकडच्या हाॅटेलात पिलतो काय कळना मला खर तिथे चहा प्यायला आलतो आम्ही एकदा.
हा हा हा. आमचं हॉटेल कुठलं आहे दत्तश्याम म्हणून आहे. उजव्या साईडला पहिल्यांदा. आता एक बिल्डिंग पाडाय चालू हाय त्या लाईनलाच तीन नंबरच गाळा आमचा अ दोन हम चार नंबर बिल्डिंग आहे दत्तश्याम म्हणून तुम्हाला का ह्याच्यातन स्टँड मधन बाहेर पडला कनी समोरच दिसते.
हा.
वरती मोठा पिवळा बोर्ड आहे दत्तश्याम म्हणून
ह ह.
तिन मजली बिल्डिंग आहे.
हा..
पण तुम्हाला प्रॉपर मिळणार सगळं खर असं नाही की बाबा. माणूस आलाय आणि ही परत गेलाय नाव ठेवून असं काही नाही भेटणार नाही तुम्हाला..
इडली वडा किती रूपयला आहे.
आता इडली वडा सत्तर रुपये केलाय आजपासन.
ह
इडली वडा असत होय आजपासून रेटू चेंज केले इडली वडा सतर. सत्तर रुपये केलाय कुरमापुरी ऐंशी रुपये केलाय. डोसा सत्तर रुपये साठ रुपये ते दहा दहा रुपये एक्स्ट्रा केल्यात.
कशामुळे गॅसमुळ.
गॅस. परत ते आता हो नियम काढलाय त्यामुळे जरा चेंजेस केल्यात. मुंडी.
मला सांगा पेढ्याचा काय फरक पडलाय का तिथं.
पेड्याचा फरक पडलाय त्यांनी लेबल चेंज केलेत.
लेबल म्हणजे.
लेबल म्हणजे तो माल आता आज बनवलेला माल किती दिवस टिकणार आणि क. किती दिवसापर्यंत आपण तो माल खपऊ शकतोय?. हे गावी आप हे सापडलं किती?
वाडीतील सापडल्यात.
वाडीतली पण सापडल्यात गवळ्यांची दुकान आहेत बघा. तिकडे ह्याच्या रोड ला पिरल बँकेच्या रोड ला.
हा.
तिथलं काहीतरी एक काय दोन दुकान सापडल्यात.
हा इकड इकड पेढ्या बिड्यात काय मिक्सिंग करत नव्हतीत काय?.
एवढं काय डिटेलमध्ये माहित नाही पण त्यात काय कितपत म भेसळ आहे कुणाला माहिती?.
हम्म
कुद्दा बंद केला.
आता प्रत्येक हॉटेलमध्ये की नाही.
हम्म.
बोर्ड लावल्यात कि इथं तुम्हाला पिण्यायोग्य पाणी मिळेल. फिल्टरच परत. अ आमच्या इथे अ तेल सुुद्धा काय ते वनस्पती. तेल हाय.
हा.
असं सगळं बोर्ड लावल्यात आता पहिल्यासारं काही नाही आता.
नाय नाय.
आणि आमच्या हॉटेलमध्ये. ते टेस्टिंग पावडर परत ते काय अजीनो मोटो वापरले जात. नाही असं बोर्ड लावलाय हा हा.
हम तेच अजीनो मोटो म्हणजेच टेस्टिंग पावडर म्हणायचं ते.
हम् हम ह.
ते वापराय चालत नाही, कलर वापरायचा चालत नाही तुमचा एसेएन्स. एसेएन्स प्रकार आहेत ते चालत नाही.
हा.
आता
ते लोकांचं कसं असतय बारकी पोर ज जेवणार त्यांच्या तब्येतीचा विचार करून त्यांनी वापराय पायजेत ओ
हू आता तुमची कंपल्सरी चायनीज वाली काय करत्यात तेच वापरत्यात की
अहो तुम्ही चायनीज खाल्ला हाताच कलर जात नाही तासभर मग काय
त्यामध्ये तुमचं टेस्टिंग पावडर येतय कलर येतय आणि प्रत्येक ह्याला तुम्ही तीड ती पावडर वापरल्याशिवाय देऊ देऊ शकत नाही आयटम
बरोबर आहे
आता बऱ्यापैकी लोक ते मुंडेंचा विषय निघल्यापासून जरा
दब दबकल्यात
हू तुम्ही कस्टमरला कुठल्या पाण्याची बॉटल घ्या म्हणून फोर्स करू शकत नाही
व्हय पहिल येत सारखं कणी पाणी बिस्लेरी घेऊ काय बाटली घेऊ काय म्हणत होतील आता काय नाही पाहिजे असल तर घ्या नाही तर आमचं फिल्टरचं पाणी पिण्यासारखं चांगलं आहे म्हणत्यात होय
हा आणि ते पण त्या बॉटलवर लेबल अ जे दिलेले आहे कणी तुम्हाला आता इथनं मागं कस सहा महिने तुमची पाणी बॉटल चालत्या म्हणून देत होतीत बरोबर आहे ते पण आ नाही ते आता कॅन्सल केल्या ज्या त्या वेळी जी ती बॉ पाणी बॉटल तूम्ही द्याय ते पण कस्टमर मागितली तर नाहीतर नाही नाहीतर तुम्ही प प्युरोच मशीन लावायचं आणि त्याच्यात तुम्हाला पाणी द्यायचं
हे हॉटेल वाले काय मुद्दाम करणार माहित हाय काय आमच हॉटेलचं पाणी बोरचं हाय तुम्हाला चालते की नाय बघा म्हणजे तो माणूस म्हणायला पाहिजे बोरच हाय म्हणाल्यावर नको
हा हू पण ते आपण कस्टमरला कुठले नियम लावू शकत नाही ओ
होय
पूर्ण हॉटेलवाल्यांनी द्यायला पाहिजेत
आता मा तुमचा जेवायचं हॉटेल आहे म्हटल्यावर तुम्ही प्यायची व्यवस्था करायलाच लागते ओ
होय होय आम्हालाच कम कंपल्सरी आहे ते
हा
आता किचनमध्ये फरशी कंपल्सरी
हा
पूर्ण किचन मध्ये फरशी पाहिजे तुमची फरशी जर नसेल आणि स्वच्छता जर नसेल तर दहा लाख रुपय दंड आहे
अरे बापरे
आता आमच हॉटेल जवळजवळ बारा दिवस बंद ठेऊन किचनमध्ये फरशी बसवून तेन सगळ क्लिअर करून घेतलंय बघा
हा
हू बारा दिवस बंद होत हॉटेल
मग आता काय नियमच तसं काढल्यात म्हटल्यावर काय करणार
ते दहा हजार रुपय घालण्यापेक्षा दोन दोन तीन लाख रुपये खर्च करून किचन व्यवस्थित केलेल काय वाईट
हं! व्हय! !
आता नाही म्हटलं तर, तीस पस्तीस स्टाफ आहे, आमचा
काय सांगालाय?
होय! तेवढ्या हॉटेलमध्ये पस्तीस स्टाफ आहे जेवण हाय, नाश्ता हाय,
मग तुम्ही तिथे, कुक कुकम्हणून हाय नव्ह? मग तुम्ही जेवण करताय, म्हणा सगळे मग ह! हा! हा! !
जेवणाच असते, नाशत्याचं असते, सगळं तं
ह! हा! ! मग चपातीला बायक आहेत का?
चपातीला बायक आहेत, ते पण करतोच चपाती पण लाटतो, पुरी लाटतो
बर! !
भाकरी, भाकरी तेवढी करत नाही बघा!
हा! !
नाहीतर बाकी सगळं., किचन मधले सगळं करतो.
ह -हां! ! तुम्हाला खरं असं, आमच्या बरोबर पंधरा- पंधरा दिवस येऊन चालणार नाही मग., काही झाले तर
पंधरा दिवस., नाही हो! जमत मग ते
कसं आहे इथलं, नाही, आणि इथलं तुचं इस्कत, इथलं कामावर काय सांगणार? इथं सगळे तुमच्यावर असल्यामुळे, डिपेंड असल्यामुळे, अवघड होत य!
सकाळचं कसं असत, माझं मी सकाळी डिपार्टमेंट म हे करतो किती साडे अकरा साडे अकरा, बारा वाजे पर्यंत माझ्याकडे किचन असते त्यामध्ये मिसळ सांबर डोश्या सांबर परत कुर्मा संपलं तर, ते सगळ तयारी करून ठेवायची इमर्जन्सी जेमाराला ला तर मारायचं, सकाळचं उडीद, वड्याचं, बटाटे वड्याचं नियोजन माझ्याकडेच असते.
ह! ह! हा! !
स संध्याकाळी इडलीच, इडलीच तयार करून, ठेवायचं नियोजन माझ्या कडे असते
ह! !
त्यामुळे मला कस. जरा, सुट्टी घ्यायच आवड पडते, तर तब्येत बिघडली तिथं मालकाला काहीतरी सांगून, ऍडजस्टमेंट माणूस करायचा, आणि सुट्टी घ्यायची
बरोबर आहे.
तरी आहे सोडा! ! म्हणजे मी जे जे आयटम करतो ते, आयटम करणार तेघ चौघजण खायाच.
हा! हा! हा! !
आमचा मेन आचार्य सोडून
मग तीस लोक अस इथलेच आहेत? काय परगावची
इथली लोकल ची बऱ्यापैकी, लोकल ची आहेत.
हा! !
बाहेरची म्हटला तर मी, अनेक मेंबर एक बाहेरचा आहे बाकी सगळे तली आवरवड ज करून कुरूद वाढची अशी!
हा! हा नाही मला वाटलं! तिकडे उत्तर प्रदेशची बिहार आहेत का काय?
नाही! नाही! नाही! नाही! सगळ लोक
हा! ! तर मग काम मो
एक, हम् अमरावतीचा एक जण हाय.
ह, हा.
एक मी माझं गाव इकडलं वाघ, गारगोटी आणि बाकी मग काही इथली लोकलची हाईत, कृंदवाड औरवाड अशी हाईत.
प्राप्पर गारगुठी हाय का गारगुटीत आणि कुठ हाय?
वाघापूर.
हा, हा, हां ढोणे महाराज.
डोडेे महाराज.
हम्.
त्यांच्या घरा- घराजवळच आमचं घर हाय.
आता ह.
आलाय व्हय जाऊन?
आ मी सगळीकडे गेलोय.
तिथंच आमच्या घराच्या तिथं शेजारी आहेत तेनी.
व्हय.
हम्म.
हम्, हम.
भगवान पुजारी आणि कृष्ण जेवाला साडे नऊ वाजत्यात बघा, साडे -नऊ पावणे दहा.
हा.
रोजच टायमिंग सकाळी, संध्याकाळी आलं की साडे-आठला निघ तिथंन येतोय घरात. जरा इकड- तिकड आवरा-आवरी जरा तिला काहीतरी चारायचं मुलग्याला. तिथन पुढं मग चालू आमचं.
बरोबर हाय कि, आता दिवसभर नसता म्हटल्यावर आल्यावर वेळ द्यायला पाहिजे कि पोरग्याला.
होय, सकाळी उठायच्या आधी गेलेलं असतोय वो मी तो उठतोय नऊ, साडे-आठ वाजता
आता आमचं बी तसच होतंय, आता एक- एक वेळा कणी, मी कधी आलोय आणि कधी गेलोय माझ्या पोरींसनी माहित पण नसतय.
होय, तेच विषय होतोय वो, त्यामुळ संध्याकाळच पण बघालतो काम. पण संध्याकाळचा विषय कसा होतोय पोरगं सकाळी पण झोपलेला, आणि संध्याकाळी पण झोपलेला मग ते कामाचा उपयोग काय? पण तुमचं कसं हाय, भाडं असल्यामुळ ते कंपल्सरी जायला लागतयच वो, कुठल्या तरी पार्टीला दिलेलं असतय टायमिंग, त्या टायमिंगला गेल जायलच लागतय ना.
हॅल.
लो, हां बोला की.
बोला, बोला.
फोन करतो थांबा तुम्हाला दुसऱ्या, रेग्युलर.